हँलो.
हॅलो!
हा बोल ग.
अ तुला किती शरा ही अजून आला?
मला अजून ही एक तास लागेल अगं मी पुण्यात आहे ना अजून. का ग काय करा लागलेस?
काय ना आता तोपून उठले ते खळत होती जेवायला काय बनवायचं.
अच्छा स्वयपाक करणार आहेस का आपल्याला जरा घर साप वगैरे करून तेन घेऊन दिवाबत
तवय सगळं सगळं सगळं केलं.
केलीस बरं म आता काय कर काय करणारस कुठली भाजी करा लागलीस?
बटाट.
बटाट्याची भाजी करणार‌ हायस होय, बरं ऐक मग बटाटे पहिला कुकरला. उकरून घे आणि टाक हम् दोन वाटे भात लाव. दोन घे डब्यामध्ये तांदूळ घे दोन वाटे आणि पाणी माहित आहे तुला कसं घालायचं तेज्यात आणि बटाटे पण घे पाच साह.
हा.
हॅलो.
हॅलो!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
हॅलो!
हा तुला आवाज आला? कुकर लावून घे
हा.
तीन स्टक झालं की त्याजावरी काप करून घे मग कांदा टाक चिरून.
हा.
आपल्याईची आणि बटर अ अस शेंगदाण्याचं कुट. टाक.
हा.
आणि मग झालं ना.
हा. हा.
मळाते आणि. अ.
हा हा. हा.
म्हळशील तीनलास कडे म. तीलाच घे पीठ आपलं गव्हाचं त्याच्यात थोडं मीठ टाक आणि कारिक मळून ठेव मी आले की चपात्या लाटते हा. मी बसचीच वाट बघतेय बस येईल तेव्हा निघेन मी. हम्म आणि वे. भैय्या आला का ट्युशन वरून?